हॅलो
हा आवाज आलाय काय
हा आता आला कसं बघ व्यवस्थित आवाज
काय झालत माझंना काय माहिती
अरे रे मला दोन तास झाले दाखवते आता जीरो जिरो पडली तिथं
हा तसच पडते रे माझं आ तर त्यावरना तीन लावलो हो ते एक पण कॉल केला नाही तुला ते तीन माझा कॉल टास्क कमप्लीट झाला दोन
अ
कॉल लावल आणि आज चोला त लावल त्यातलं एक पण कॉल व्हायने
अर तेच तुझ भावाच आता ते मगाशी आपलं चालूत बघ म्हणजे आवाज येत ना तरी पण चालू होता बघ तस चालतेजे तसे शकन पडले एकशे तीस सेकंद पडले
अरेखर त्याच्या धराचच नाही त रे
धरणार गी
नाही धरत नाही त तर ते कस बोलायला लागते र त्या कालवर त्याशिय धरत नाही त
आहे मता हे माझा आणि आणिदा कॉल केला तर मध्ये दहा तासक पूर्णार माझता पुढचा तासक करणार काय
ह
हॅलो हॅलो आता माझे कॉलच पूर्ण झाला म पुढ तर दुसरा टास्क येणार काय हॅलो
हा हा तुझ कॉलला कमप्लीट होल नाही तीस कॉल
हा हा
हॅलो
हम् बोल कि तीच नाही माझ दहा कॉलच आता आले
आता दाखव द कवाले
हां अजून दिश कॉलच यायचं आहे मला हा होय
मग तेच ना ते दहा कोल चालू आणि दहा कोल लाड होते तिथेघता आपप
हां सो होतेय
हा त्यामध्ये दहा कॉल झालू आणि नंतर दहा कॉल आपोप आणि आडवतात
हा
ती ॲडवस होते त रे
हम् हम
अं आता तुझ, दहा कॉल आलात ना ते सबमिट केलं अस कोुणी म आणि पाच कॉल येत
हा
असं होते मग ते अ सबमिट केल्याशीि अ कॉल य त असं होतातते ती
म्ह ते सबमिट करलस आणि कॉलढत काय
हा समिट झाले तसं कोलवड तो का वाढत ते यालाय की
मडक तडक चला पक
म माय्या नडकत असल र
नाही नाही सांग कि मसकी
् मग
तुझ्यात ना काय तजून
मलाज न कोललाडकत असली पटरी मग
काळ कोय नाही आ
म आज न कोोला अडकत असेल दिस
हह चांगला आहे मग
अनेक शरट आला व यश
कितीला
हॅलो
हा
एकशे वीस ला आला एकशे वीस ला
त्या कायच होत नाही काय
एकशे वीस फी शंभरच्याच नाही रे शंभरीच्यात नाही अजून काय तर बारली बिले ते ना एकशे वीसलात एकशे वीस लाच बु डाऊन शोल्डर ह
हा फुल ला आहे काय कसा, हाफ हाय
हा प डन शोडर हा अर एकशे पंचाळीस ते बनेल मागाडा माहित आहे का
आह
अ कापड क वर मध्ये कॉटन हो एकशे वीस ला ह हम्म
तसल नको र तु परवा आलता बघ आता मी मागवल्यावर तसं पाहिजे लाल मध्ये स्वस्त मस्त
अ त नाही आलं मगजे कोपन आहे का बघ ना अण्णाकड आहेत का बघ ना पैसे काय सपलं
अण्नाकडेंपलं की शंभर रुपये हो ते मारले का आता तुम्ही जे ते चारशे रुपये चारशे रुपयेस तर आमण तीनशे वीस रुपये बसलं
हर कमी झालं ना अ
हम्म हा अरे आणि त्याच कुपन आहे माझकडं पाचशे च मला चप्पल वगकी चप्पल पाहिजे आपल्याला तुला बाजर जा आगेन येतो अड्रेस बिगरेस टाकून ठेवले हां त्याच्या वॉलेटला आ आले पाचशे
अरे मग
राजा तला हे करतो लॉगिन येतो
तुला आजार तर खरेदी केला होते पाचशे रुपये म्हजे त्या निमहीच होते बघ तू किती तर मागवशील त्या निेमही होते तुला कुठ पाहिजेते बघ ना फुटवेअर
अरे चांगले बघ ना आपल्याला फ्लिपलॉप किंवा ते नवीन नवीन चप हा बुडगयला तर बुड नंबर चालतेयुष्या नाही चप्ल का घेता येईल त्यावसारखं बुडाल तर माग मला चांगेच तुला कायचवडत लॉग इन तुला त्याचं काय
हाड आहेा की मग एक पांढरा आणि केशरी आहे मग अं
कसला टाक बघू हा
बुट्टा आहेत भरपूर
हा
ह काय बुट्ट मला एक का आवडल इतलं
टाकलं गेस ट प्रेम प्रेम न टाक नंतर
आता टडाग म्हणाव घे
कस पण चालत काय
फूट आता तुझ पहिल्यांदा ऑर्डर करणार ना
हा ते पहिलीच ऑर्डर करणार रे मागला हो हा
हा एक नंबर पे वैसे ब. ांग चांगली ब चांगली चांगली बट मग त्यामध्ये पाचशे रुपये आहेत ना हा. खरं तुला कुठलं पाहिे बघ मण सांगाले तर ते यात. तुला कुठले आवडते ते गे म्हणते ना मी.
असं म्हणत स मग तला तेच म्हणतेय कुठलं चांगलं आहे तु्यासारखं कुठलं आहे का बघ की नवीन.
हा की माझासारखा आहेेत आहे कितीिला माहिती आहे काय साठ सातशे पन्नास स
हा मग तसलच मग त्यात कलर कुठला आहे.
कलर पणरानी केचर
कुठला?
पडराणी केशरी आहेर.
पांड्रा ना केशरी.
नाही त असलं झापू घेतोस काय बघ.
अससलं काण.
तरर असं वेगळं वेगळं म्हणजे वेगळं आहे जर असं.
चप्पल किती त्यावर ना चांगलं ते डबल डबल..
चप्पल कशा पहिल्या ऑर्डरला बुटच गेले पहिल्या ऑर्डरला बुटच गेलेे..
बयलाडर र बोटर घ हो का.. तेच म्हगले चांगलं बघा आणि महागं तुस काय. तुला कोणत च अनव वाटते टाक मला ते आवडलं मी सांग तुला.. भगवान र.
अर मग त्यापेशी ऍप ओपन करणार ना तुला सांग तुम्ही कसं कसं प्रोसेस सगळं समोर बघाणार.
हा ओपन केलं हा ओपन केलं सांग हॅलो ओपन केलं सांग की..
मला फुटवेअर म्हणून.
हा आले पुटुबमध्येध्येच आहे पुुटुमध्येच आहे सांग..
हा म जा आणि ते कर हॅलो कॅटेगरी मध्ये जा
हां.
म्हणजे आणि त्यामध्ये मॅन वड सगळं ऑल.
मेन हा मेन मध्ये सगळं सगळं निवडू का.
हां सगळं निवड. निवडला.
हा ला फिल्टर केल हा आता शॉर्ट बाय करू.
ारड बाय कर आणि हाय टू लो कर.. हा हाय टू लोकरल लोटू आहे नको नको हाय टू लोकरल वर न खाली आहे.
अ म्हणजे हायएस्ट प्राइस करू का काय.
ह तू लवकर ना हा हायस्ट प्राज कर..
हा केले.
हा तर त्याच्यामध्ये दिसतेय बुक तुला जरा जर.. आकराशीी ना होयन जक.. अकराशे नव्याण्णवच्या खाली प्राईज लिहिल्यामध्ये आहे का हिर्या कलरमध्येध्ये..
हां.
हा ती प्राज येत पहि ऑर्डर हा पहिल्या ऑर्डरला.
तीब्र यव. भरे घ.
मग यामध्ये मला कुठला आवडलेला माहिती आहे काय अ
हा आ नऊशेव्या दाखवते खाली पाचशेव्याने दाखव म्हणजे सहाशे रुपय दाखवते म्हणा ते..
ह जरा अजून सगळ्यात खाली गे.. पण एक खिरीपांडू तुला सांगालत या खाली निर्णय काय..
केसरी पडर..
म्हमच्या पांढरा केसरी आहेक आहे. दोन दोन आहेत बघ, म्हणजे सगळ्यात शेवटच्या अकरा पर्यंत आहे बघ. अकरा नव्याण्णव जी शेवटला प्राईज आहे ना तिथे जा.
हां अकरा नव्व्यान्नवची शेवट प्राईज.
हम्म्
नाही रे.
मग घे की. जिथं अकरा नव्यानव सपतय केसरी, निळं, पांढरं त्याच्या वरती एक आहे बघ, केशरी, पांढरं काळं, तसलं ते माझ्यावानी आहे बघ, बाकी तर तुला दुसरं म्हणला समज साधं घेतल असतं तरी पण चालते. साधं आणि परवा बघ एक दिवशी बघितलेली. हा, परवा दिवशी मी एक बघितलेलोे रे भारी होतं, म्हणजे कॉलेजला घालण्यासारखं हो ते हे प्राईज आहे बघ, हॅलो!
हम्म
आठशे नव्याण्णव आहे बघ. आठशे नव्व्य एक बूट आहे बघ
पुढं पहिला, दुसरा
कुठलाय सांगू काय तुला, एक मिनिट थांब बघू दे कितवा गड्या नंबर आहे.
थांब, भारी भारी थांब बघतोया जरा.
बूट भारी भारी आहेत, ते बूट भारी ते पण भारी आहे बघ, चॉकलेटी
रे आठशे नऊ
होय, तुला फोटो टाकले व्हॉट्सअपल तो पण आठशे नव्व्यान्नव ला हाय.
अरे विदाऊट लेस पण आहेत.
विदाउट लेस, अ ते पण आहे ते पण चालते.
आणि एखाद जरा पण तर वेगळा जरा
असं घे म्हणजे, नंतर ना पण आपल्याला आबा कुठं पण लग्नात बिगणात
हा तर तेच बघतोय रे, स्पोर्ट्स अ म्हणजे असं फॉर्मल
तस तसलं नको मला. सगळ्यात घालता येईल असं पाहिजे, यास स्निकर्सगत पाहिजेत रे.
हा, स्निकर्स
स्निकर्स जर असल्यावर सगळ्यावर वापरता येतं ना.
ते काळं आहे पूर्ण काळं आहे ब एक, सहाशे नव्याण्णवला सातशे नव्याण्णवला. माझं तु माहितीय का
हा सातशे नव्यानवला हा.
सेम तर बूट आहे बघ, काळा आहे बघ फक्त.
त्याज साईज वेगळं आहे, हा कलर आहे तेवढा एक लाल कलर आहे.
हा लाल आणि आठ नंबर साईज आहे बघ, तुला बस आठ नंबर बसते ना तुला काळं, काळं नाही चालत बूट?
नाय चालत.
काळं पण, काळं पण दिसतात त्यात. ते आलं म्हणून सांगायचं, ऑफरमध्ये घेतलं.
हम्म, मग ऑफरमध्ये राहिला ये की म्हणत्यात.
व्हय व्हय, एक मिनिट थांब, एक मिनिट थांब.
हा हा. अण्णा बघ तुला कुठला पसंत पडतंय का?
मटला मम येणा मुला
स्कृष्ण
हॅलो
ह हा
पाहि
स्नेकर्स मध्ये बघाल रे
ए व व्यतप ज का काय कर ो प्रना प्र मागे
व्हाईट कलर वैरे सग्याला चालते
हम्म क मॅनू का